हा ताई बोला ना काय करायलाय हॅलो आवाज येत
होत येतोय ना आवाज
हा हा हो हो येतोय येतोय
हो हो हो हो मग करायचं चाललं होतं म्हटलं चला बसल्या बसल्या कस म्हटलं सध्या कस नोकरी वगैरेत करत होत ते सध्या घरीच ना मग तोच प्रश्न पडलाय म्हटलं नोकरी करावी की व्यवसाय करावा दोन्हीं मधल काय कराव फरक आहे म्हटलं चला चर्चा करून बघू म्हणजे म समस्त आपल्या ही कला नाही का असं हो ना बघा ना आता सध्याची परिस्थिती विभक्त नोकऱ्यांसाठी पण खूप म्हणजे भरपूर कष्ट करावे लागतील आता तिकडे तिकडेच असतात फिरावं लागत बघाना इंटरव्ह्यू वगैरे देणं त्याच्यात सिलेक्ट झालो तर ठीक किंवा काही ठिकाणी शिक्षणाचा भरपूर अभाव पडतो आपण त्याच्यात बसत नाही बसत नाही वगैरे मग मला असं वाटलं होत ठीके नोकरी नोरीची एवढी समस्या आहेत एखादा व्यवसाय करून बघू
हम हम
मग
हा म्हणजे आपण ते करू शकतो म्हणजे नोकरी मध्ये कसं तुम्ही? दुसऱ्या व्यक्तीसाठी काम किंवा कंपनी साठी काम करतात आणि तिथं मंजे. तुम्ही जसं एम्प्लॉईस असतात. आणि व्यवसाय म्हणजे कस. तुम्ही स्वतःचेच मालक असता स्वतःचेच नोकर असता. म्हजे सगळी पूर्ण ह्याची मालकीण की तुमच्याकडे असते.
तुमच्या आपल्याकडेच असते हो ना त्याच्यामुळे तेच चाललं होत म्हटलं चला आपण आता आता नोकरी केली काही दिवस अ छान म्हणजे केली. जी नोकरी करत होती ती. छान गेली पण मंग कस आता काही दिवसांपासून सध्या घरीच आहे आणि कसं खूप ा. पळ होऊन जाते नोकरी करायची म्हटली तरी त्याच्यासाठी मग ते आज कामी असलेले लोक. लकना नजरा बर पडतो वगैरे असं. मग म्हटलं एखादा व्यवसाय शोध. तूया मग म्हटलं चला. आता व्यवसाय म्हटलं की एखादं अ पार्लरच करूया पार्लरच पण झालंय माझं मग म्हटलं चला पार्लरचच करूया. त्याच्यासाठी पण बघाणं म्हणे अभ्यास एक सांगतो की एक कुठल्या व्यवसायामध्ये पडायचं म्हटल्यावर खूप कॉमपिटिशन झालं. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे एक छोट. छोटस गाव जरी घेतलं तरी तीन चार चार पार्लर आहे बघा ए छोटश्या गावात सुद्धा
हो.
हो ना पण कसं बघा ना त्याच्यामध्ये ते आपल्याला टिकूनच राहावं लागतं ना तेवढी छ सर्स द्या लाग काम तेवढ प्रा पण आणि चांगलं काम झालं पाहिजे म्हणजे कस ग्राहक पण आपल्याकडे जास्त वळले जातात अस.
हम्म हम्म. हो म्हणजे कसं नोकरीमध्ये ठराविक ठरावीिक तारखेलाच आपल्याला पेमेंट मिळत तस म्हणजे फिक्स सॅलरी असते ना नोकरीमध्ये जस व्यवसायामध्ये कधी कधी न पा होऊ शकतो कधी कधी आपला थो ण होऊ शकतो अस नाही पण ह करू शकतो त्याच्यामध्ये एवढं काही नाही आणि व्यवसायाच म्हणलं तर आपण ब्युटी पार्लर ते पण आहे प शिवणकाम करू शकतो किंवा एखाद्या ज्वेलरी बनवायच करू शकतो किंवा सग ह म्हणलं तर पापड असत तर म्हणजे असं वेगवेगळे पदार्थ आपण बनू शतो
हो हो हो कस म्हणजे जितकं शक्य होईल जस आपला्लटफॉर्म असेल त्यानुस आपण्यवस् व शतोणे बा व्यवसाया किध आपल्या मनाच मालक आपण असतो आणि त्या प्रमाणे आपण कटला अुसरून जसा पाहिजे तसा व्यवसाय करू शकतो तस नको कस नसत बघा ना नोकरीमध्ये धावपळ आणि स्पर्धा आहेच आहे शैक्षणिक पात्रता पण लागते अ वेगवेगळ्या स्किल डेव्हलप लागतात ताप आपल्यामध्ये त्यावेेळेच आपण त ते टिकू शकतो नाही का?
हो ना हा हा पदवी लागते तेवढीच म्हणजे डिग्री असते त्याच्यामध्ये की एवढी- एवढी डिग्री झाली पाहिजे तरच तुम्हाला हा जॉब मिळाल त्याच्यामध्ये परत एक जॉब साठी पण तीन
तीन चार हो हो बघा ना बघा ना म्हणजे बघा नी आता बघा आता एम बीएससी एक्झाम्स झाल्या हा किंवा अजून नेट सेटच्या एक्झाम झाल्या किंवा सदर शिक शिक्षकेतर जरी काम केलं तरी त्याच्यामध्ये आता अ नेटची एक्झाम द्यावी लागते म्हणजे कंपल्सरीच केली आहे सर्वांना शक्य नाही होत म्हणजे प्रत्ये प्रत्येकाची बुद्धी मात्र बुद्धीची पातळी तितकी तिथपर्यंत नसते नाही का? ती भरपूर टफ एक्झाम आहे ती कवरच करावी लागते तेव्हा आपण पुढचं काम करू शकतो
हम्म हा आणि त्याच्यामध्ये वेळेमध्ये, दिलेलं काम तेवढा वेळ म्हणजे तुम्हाला पूर्णच करायला पाहिजे नाही तर ओरडण कवा किंवा का तस आप व्यवसायामध्ये आपण तसं नाही ना आपण फक्त आपल्याला काय असत फक्त नवीन-नवीन ग्राहक मिळवण्या
हो-हो कामस्त नाही का आणि म्हणजे बघा ना पाहिजे तेव्हा आपण म्हणजे सुट्टी वि घेऊ शकतो नाही तर नोकरीमध्ये एक दिवसाची ठरलेली असते मध्ये थांबायचं म्हटल्यावर ॲप्लिकेशन वगैरे देणं. सुट्टीच मंजुरी क करून आणन वगैरे बऱ्याच बरं नंतर आपल्या सुट्टी वगैरे भेट नाही शक्यच नाही होत आणि व्यवसाय कस आपल हात अस असतं मग एखांद दिवस काही दुसरं काम असलं तर आपण ते बंद करून ते दुसरं कामही करून घेऊ शकतो. तो आणि घरामध्ये आपण बारा स वेळ आपण देऊ शकतो नाही का आपण एक महिला असल्यामुळे
ह म्हणजे आपण व्यवसायामध्ये कस आपण आपलं आपलं तरी हे पण करू शकतो पण दुसऱ्यांना सुद्धा आपण रोजगार निर्माण देऊ करून देऊ शकतो. म्हणजे जास्त जर चालला आपला एखादा पण एखादी जी पण रोजगार करतोय जास्त चालला तर आपल्याला मदतीसाठी कोणी ना कोणी
होत ना होत ना हो म्हणजे बघा ना आता शिवण काम केलं किंवा पार्लर केलं. तर आता भर पूर म्हणजे कस्टमर वगैरे वाढले तर आपण मदतीसाठी ठेवू शकतो मू मुलींना वगैरे किंवा बायका म्हणजे त्यांनाही रोजगार निर्माण होतो आणि आपलंही काम चाल तर नाही का
आणि कसं आपल्याकड थोड पैसे आलं की आपण जसं स्वावलंबी असल्या सारखं हो. आत्मनिर्भर असतो छोट्या छोट्या गोष्टी मुलींसाठी दू
हो हो मग करू शकतो ना भरपूर गोष्टी म्हणजे कसं कुठं ना कुठं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे मग हे नाही तर ते तरी केलं पाहिजे नाही का म्हणजे आता बघा ना आता नोकरी करून बघितली तर भरपूर धावपळ झाली. जाण्या-येण्यात प्रवासात भरपूर वेळ जातो. तस आता व्यवसायामध्ये व्यवसाय बरा वाटतो म्हणजे मला व्यवसाय करावा वाटतो म्हणजे त्याच्यातून कस कमी वेळात आणि आणि वेळेच बंधन नसतय एवढं व्यव साठी पण आप आपल्यानुसार असतं नई का? आणि नोकरी करायची म्हणल्यावर वेळचं बंधन समजा आप आपल्याला इथून दहा किलोमीटर जायचंय, आणि ट्रॅफिक वगैरे असली तर दोन तास आधी तर निंघाव लागत. तस व्यवसाय कसा छोटा मोठा आप पण घरा जवळच, निर्माण करणार नाही का? म त्याच्यात, वेळेचं काही येत नई, एक दहा मिनिटातही आपण जाऊ येऊ शकतो असं.
ह ह, हो ना.
हो, म्हणजे तो वेळ आपण आपल्या कामासाठी देऊ शकतो, नाही
ह स्वतःचे नियम आपण स्वताच म्हणजे पूर्ण स्वा स्वातंत्र्य अस असतय. आपल्याला कदी काय करायचं किंवा काय. कस कंपनी, कंपनी मध्ये किंवा नोकरी मध्ये तस तेनास्नी म ते त्यांच्याच नियमांच आपल्याला पालन करावं लाग गते. म्हणजे एवढ्या वेळामध्ये जायचं, एवढ वेळ पूर्ण
कस यायच. हो आणि त्याचं कसं कम्प्लीट केल्याशिवायी म्हणजे? हेच नाहीये, त्याच्याशिवाय सुट्टी सुद्धा - साधी, आपल्याला भेटत नाही लोक.
हूॅम... हा, तेच ना.
असं आता ठरलेलं असतं. कंपन्यांमध्ये पाच वाजेच टायमिंग दिलेला असतो.
हम्म, सहा पण वाजतात. हो परत जाण्या, जाण्या- येण्यामध्ये वेळ जातो. परत ट्राफिक असतो याच्यामध्ये खूपच, असं म्हणजे हे हून जात.
हो, आणि कस, आता वाढत्या लोकसंख्ये - मुळे भरपूर, म्हणजे... अ समस्या निर्माण होताय, काही गोष्टींसाठी रोजगार उपलब्ध होणं म्हणजे अवघड हे. जो टिकेल, व्यवसाय- पण असा आहे बघा आता व्यवसायाचं. बोलायला गेईल ना. तर शेवटपर्यंत टिकावं लागत. आणि टिकूनच राहावं लागतं जिद्दीने तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो त्याच्यात पण. हो हो म्हणजे कराय काम कुठेही. तर करावंच लागेल पण जिद्द पाहिजे आपली. आपल्याला आणि करून दाखवायचं शेवटपर्यंत केलं. तर टिकता व्यवसाय छान करता येतो नाही का.
म्हणजे व्यवसायामध्ये केल्यामध्ये आपले आरोग्य पण चांगलं राह थोड मानसिक कटकट राहत.
हम्म हम्म.
हम्म येण्या जाण्यामध्ये आपण बघतो. नोकरी कर करता दिवसभर काम करायचं, घरी आल्यानंतर थोडी मानसिक. तर राहत नाही आपल्यास आनंदी वातावरण राहत नाही, एक तर चिडचिड होते, म्हणजे काय करायचं ह हो ना.
का आपल्याला लगेच काम दिसायला लागतं. सारे यार आताच काम करून आले होते आता. परत काम. करायच म्हणजे. तोकला डायरेक् टेनशनल्यासारं होऊनात.
तो हो ना आणि घरी घरच्या कामासाठी. परत मदत करणार कोण नसेल तर मग तर. काही म्हणजेच नाहीये.
तेच आणि मुलं वगैरे लहान असली. शाळेत जाणारी वगैरे असली तर आप आपल्याला नोकरी करून तर ते शक्य नाही होत.
हम्मम् सतत म्हणजे, लहान ह लहान मुलं असल्यावर तर मग ते कामाच्या ठिकाणी. पण तेच विचारतात. तस कि काय होईल, काय करेल किंवा कसं असेल ते ह तेच होते.
ं भविष्य कसं होईल. ते जेवलं असेल का उठलं असेल. मु काम. बऱ्याच गोष्टींचा असं विचार येतो तस. व्यवसाय करताना बघा ना आपलं म्हणून मूल आ. पण सांभाळून आणि त्या गोष्टी. ती करू शकतो तो त्याचं टायमिंग टायमिंग सर्व गोष्टी ती किंवा घरची कामं असू द्या आपण ते करून आणि व्यवसाय य आता पार्लर म्हणा शिवणकाम म्हणा पण आलं दोन मिनिटं चला एक गिऱ्हाईक केलं. आता कोणी नसलं त्यावेळेला तर आपण आपलं राहिले कामही पूर्ण करू शकतो म्हणजे असे फायदे हि आहे. आणि तोटे आहे दोन्ही गोष्टींचे नाही
ह नाही व्यवसाय करताना म्हणजे फायदाच फायदे आहेत.
हो हो भरपूर भरपूर म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार व्यवसाय
कोणाला असं कला का येत नसेल किंवा काही नसेल त्यांच्यामध्ये एज्युकेशन जर असेल कोणाला करू वाटतं नसतं ना? व्यवसाय किंवा काही असं कमी याच्यात असेल तर ते ट्युशन क्लास ते पण घेऊ शकतात?
हो ना बरोबर आहे नाही. का चला. छान वाटलं तुमच्या सोबत बोलून हो हो छान छान हो चालेल चालेल.
हो.
हो चालेल.